ह.
हां?
हॅलो.
हा. आवाज येतोय का?
हो, येतो आहे. तुम्हाला येतोय का आवाज?
हा येतोय. कायच म्हणता? काही नाही गं, आता जेवण- केलं आणि बसलीये -
काय जेवण बनवलं?
अं, पोडी आणि अंड्याची भाजी.
असं आहे का? चांगलंयं. चांगलं आहे असं म्हणजे खाल्लं तुम्ही- तर चांगलं प्रोटीन मिळेल.
हा ना, एकच अंड खाल्लं हं पण - सात प्रोटीन भेट ना कामाला.
हा, सात प्रोटीन भेटणार ना? त्याच्यात प्रोटीन जास्त आहे ना?
हा.
तुझं मुलं ग मुलं काय करताय?
मुलं का टीव्ही बघत आहेत. टी व्ही बघत बसलेय ते-
हा दिदीला कुठे शाळेत ठेवलेलं आहे तू?
नंदुरबार मिस्टर मध्ये आहेत. ती
मिशनला आहे का?
तिथं.
आ हो, शिक्षण चांगलं असेल तिथं वा
इंग्लिश मिडियम आहे ना ती.
हो कितीविला आहे दीदी?
आता दुसरी दुसरी ची परीक्षा दिली. आता तिसरी बसविणार ती
असं आहे का आणि मुलगा कुठे शिक तोय तुमचा?
मुलगा शहादा ज्ञानेश्वरी मध्ये आहे. तो आश्रम शाळेत
असं आहे का.
हा
काय म्हणजे आता तुमचं गावात काय काम चालू आहे. तुमचं
आमच्या गावात का काय नाही आता हे आता आरोग्य तपासणी चालू आहे ना. मुलांचं वजन वगैरे घ्यायच्या वजन, उंची
हो
हा ते चालू आहे. आता सोमवारी मला चार नंबर रंगणवा वाडी मध्ये आरोग्य तपासणी आहे ना मग आताच ताई फोन लावलं होत म्हंटल नऊ सोमवार, मंगळ मंगळवार दोन दिवस आहे. सांगत होती ती
हम्म
चालू आहे. आणि हे आपलं काम स्तना, गरोदरमाताशी भेट करायचं ते पण चालूच आहे.
तेच नाव मालेमा सरांनी मेसेज टाकला होता. बघितला का तो ग्रुपवर
हॅलो
हॅलो सरांनी मेसेज केला होता बघितला का ग्रुप वर मेसेज पाहिला का नाही असं हा ऐकू येतय का?
हॅलो